हॅलो. आवाज आयलाय.
हो. हो. येतोय की. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हां बोला की.
हां. काय करताय?
काय नाही बसलेया.
हा.
तुम्ही काय करायलासा? होय. होय. जेवण -अजून नाही अजून- आम आत्ता आम्ही जेवतोय. टाइम असत ना आमचं? एकला. तेव्हा आम्ही जेवतोय.
हो हो.
तुम्ही काय करायलायसा?
काही नाही आमचं जेवण आवरलं आत्ता.
हा. हा. हा. तुम्हाला फोन लावायच तुम्हाला. हा. हा. हा. बोला कि.
मला थोडं महाराष्ट्राची संस्कृती याबद्दल बोलायचं होतं.
हम्म. हम्म. हम्म. बोला कि.
ह. हं. हं.
काय ग? काय करायलेयास? काय करू इकडे ण तिकडे हॅलो, जेवलीस?
हा.
थँक्य
हम्म.
हॅलो. हा बोला. आता येतोय आवाज? हो हो येतोय येतोय.
आता थोडा वेळ बसलेलो त्यामुळे मला जरा वाटलं की महाराष्ट्र ची संस्कृती याबद्दल तुमच्याशी थोडं शेअर करावं
महाराष्ट्र संस्कृती आता थोड्या थोडी बंद होत चालल्या. हा बर लावणी, हम्म
सण सण करण्याची पण पद्धत थोडी हळू हळू हळू बंद होतं चालल्या
हां.
लवडनी, पोवाडा कोळी न नृत्य भारुड असू दे, तमाशा असू दे आता जास्त करून लावणीय आणि तमाशा कुठं बघायलाच मिळत नाही भारूड तर नाहीच नाही हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हो
हॅलो.
हॅलो.
का?
हॅलो.
म द्या की नंबर हॅलो लिंक पाठवत त्यावर, हॅलो. तु मला पाठव हॅलो तुम्ही कंटिन्यू करा हॅलो हॅलो कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा
हम्म. बर ठीक आहे, महाराष्ट्राची संस्कृती अतिशय समृद्ध विविधतेने नट लेली आहे पराक्रमाचा वारसा सांगणारी आहे संतांची भूमी व शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असलेला आप आपला महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राची, अ मुख्य वैशिष्ट्य ते अशे आहेत कि सण, उत्सव, लोककथा, लोककला, नृत्य
हां
मद्य संस्कृती, पोशाख, आनी पेहरावा
हां.
मग त्यातील पहिलं म्हणजे सण आणि उत्सव, गणेशोत्सव गुढीपाडवा दिवाळी दसरा आणि होळी, शिमगा पो पोळा त्यातला गणेशोत्सव हा असा आहे की, अं महाराष्ट्रातला सर्वात मोठा स सण म्हणजे गणेशोत्सव असतो. लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी या उत्सवा उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. गणेशोत्सव, अ त्यातील दुसरा सण म्हणजे गुढीपाडवा. मराठी नववर्षाची सुरुवात ह्या अ म्हणजे सुरुवात या दिवशी घराबाहेर गुढी उभारून केली जाते, त्यामध्ये गुढी आपल्या दारात उभा केली जाते, त्या दिवशी